हॅलो
बोला
काय करताय.
काय आता जेवायचं. आवरलेत काम आता हा आता कसं मुलांना सुट्ट्या असल्यामुळ लवकरच आवरतय. तय
हा तेवढा वेळ त्यांच्या त्यांना सोडायच. च आणायचं त्या त्याच्या वेळेत आपलं घरातलं काम होतंय आराम कराय थोडा वेळ भेटतोय.
नाही हां नाही नाही आज संकष् टी आहे ना.
आ मग विसरले, उपवास नाही पकडला?
उपवास आहे की. तेच विसरले मी, रोजच्या सारखं आपलं ते लक्षात राह रोजच्या याच्यातनं ना ते लक्षात राहत नाही दिवस, वार काय. सेमच वाटत सगळं. मग आता आवरायचं उप उपवासाचं केलंय आ ता हां.
बनवलंय?
उपवासाचं आ केल्यात. आता खायचं. ते उपवासाचा डोसे केेलेत. डोसे उपवासाचे.
डोसे बनायेसो, हते डोसे.
अ ते वरीच तांदूळ आणि आपलं हे अ ज काय ते शाबू. जे एक वाटी घेतलं ना वरी तांदूळ तर थोडेसे ते आपलं शाबू टाकायचे त्यामध्ये. हां मुठभर टाकायचे, लय पण टाकले ना मग चिकट होतंय. डोसे येत नाहीत व्यवस्थित.
तुमच्या घ
दोन तीन तास चांगले भिजवायचे ते. आ नाही ग आमचं दोघींचे असतंय. हां.
जे व री आणि साबुदाणा एकत्र भिजाय भिजवायचंय. दोन तास.
हां दोन तीन तास भिजत, चांगले भिजले की चांगले होतात डोसे.
रात्रभर भिजवलं तर?
रात्रभर बघायला पाहिजे ओ, कधी ट्राय केलं नाही. मी कसं सकाळी लवकर उठल्यानंतर घाल ते भिजत. मग दुपारपार एक दोन तीन दिवस भिजले की करते, बारीक करायचं.
आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाताय काय?
हां शेंगदाण्याची चटणी किंवा मग हे करतोय, बटाटे भाजी आपली.
हां हां. म्हणजे आपण जो डोसा डोस हां हां हां हां.
शेवट हे करायचे, त्यात मिरची वगैरे टाकून भाजायच फक्त तेलामध्ये वाफवायच असं आणि वरून शेंगदाण्याच कूट टाकायचं. मीठ टाकायचं. थोडं आणि छान लागते ती पण डोश्यासोबत.
म्हनटो ओ उपवासल हा वू खिचडीन पी त्त होतंय डोकं दुखतंय.
हा जास्त खात नाहीत ना.
मग ते ऐका ना तुम्ही ते डोसा बनवताय ना तर तो आपण तांदळाचा ळ डोसा खातोय तसाच सेम होत तंय की म्हणज थोडं हे होतंय?
नाही असं कुरकुरीत होते की जर मऊ पाहिजे असेल तर जरा पीठ हे ओतायच सा जरा पा जाड ओतायच. जे लई पातळ करायचं नाइ. म कुरकुरीत जर पाहिजे असेल तर जरा पातळ असं पातळसर करायचंग पीठ.
म्हणजे तो पण आपल्या डोश्यासारखाच होतोय.
कटीण होतंय ते अस जरा मऊच हा वरीची भाक करी पण तांदळाची होऊ शकते.
हा हा आम्ही वरीची भा करी बनवते खरं उपवासाला एकादशी वगैरे अस
हा ह ते पण छान लागते बटाटे भाजी आणि हे तेय ह्याच्या अ खिचडीमुळे वगैरे हे होते सगळ्यांनाच त्रास होतय ना तेव्हा लोक सगळे ऑप्शन त्यांच शाबूचं पॅटीस होतेय.
होय, आम्हाला ते अ साबूदाना साबुदाण्याच खातोय नायतर ते डोकच दुखाय लागतंय.
हा नाही ते असं असं वेगळवेगळं काहीतर करायचं. म शाबू वडे किंवा थालीपीठ हे आता मिक्स पीठ आणला ना इथं वरीच शाबूचं त्यामध्ये बटाटा वगैरे घालून थालीपीठ सुद्धा होऊ शकत छान.
हा हा हा विकत भेटतय पीठ काय गिरणीवरूनआन नाव लागतय.
हा विकत पण भेटतय की आस. वेगवेगळ्या कंपन्या आहेत ना. त ते उवासाचे थालीपीठ हे तेन वेगवेगळं आता ठेवतात ते सगळं केपर वगैरे आहे बघा
ते आणले होत क्रेपचं पण आम्हाला काही मलाच नाही बा सां थालीपीठचं आणलेलं.
हम्म हम्म
होय नाहीतर पण ते कडक होत. ईथ.
हा.
बघितलं ते क्रेपच ट्राय करून मग वाटलं ते भगर आणि भगर नाही म्हणजे वरीचा भात.
नाही तर तस वेगळा उपवास असला की जरा. काहीतरी वेगळं पाहिजे असं मुलांचं पण हे असतंय. त्यांना. खायला आवडते ना वेगवेगळं.
तेच की.
हम्म त्यामुळे काहीतरी वेगळं करायचं.
मी पण ते हे बनवत असते. ते भगरच. भात. किंवा त्याच दलिया पण होतोय त्याचा वरीच्या तांदळाचा दलिया म्हणजे हा तस. परर होतय ते
हा हा म्हणे मिक्स आता आपल्याला आमटी वगैरे करत बसण्यापेक्षा डायरेक्ट फोन नाही टाकली तरी. काम होत.
हा बटाटा मिरची. शे शेंगदाण्याचा कूट टाकून.
हा हा हे छान लागतंय आता उपवासाला. तेच लागतंय ना जास्त करून. शाबू वरी शिंगाड्याचं पण एक पीठ भेटतेय बघा ते एक उपवासासाठी. हा त्याचं पण काहीतरी थालीपीठ वगैरे बनवतात ते मिक्स सगळी पीठ ठ मिक्स करून.
होय होय बघितलंय ते पण मी.
हा मग त्यात कच्चा बटाटा घालून जरी केला. असं पॅन केक सारखं तरी पण ते. छान होतंय.
पॅनकेक.
हा म्हणजे असं लय पण पातळ थापायचं न‌ई. हे करायचं.
मीडियम मीडियम ठेवायचं.
हा. म्हणजे कसं परत उलट टवताना पण हे होतेयं.
हा उलटं व्हायला पण हा.
आणि व्यवस्थित भाजतयं कारण ते हे असतयं ना. बटाटा कच्चा असतोय त्यामुळे ते व्यवस्थित खरपूस भाजतयं थोडं थोडं. तेल टाकत.
हा हा बरोबर. ठीक आहे.
तुम्हाला काय आवडतं शाबूवडे.
आ. चा शाबू वडे होय आवडत्यात की.
हम्म हम्म ते पण सोपीच आहे फक्त जर व्यवस्थित करायला नाहीतर मग तेलात असं फुटतय मग सगळं.
ते साबुदाणा.
हा शाबूदाना भिजला की व्यवस्थित.
पण व्यवस्थित शिजायला पाहिजेत नाहीतर मग ते सुकतंय मग ते ब- काय ते बाईंडिंग होत नाही बरोबर.
हा त्यामुळे.
आम्ही शेवायचे शेवायचे नाही शेव काय ते साबुदाण्याची खीर पण बनवतो. तर कधी कधी पट झटपट होत्या ना हम्म! छान होय, नाही साबुदाना भिजवत ठेवायचा. आम्ही ते तसं पण करते, ते घरगडतात माहितीय काय साबुदाना गरम पाण्यात टाकायचा उकळी आली कि आणि ती पण करते. त्यात आम्ही दूध परत त्याच्यामध्ये खोबरं हेड्राय फ्रूटस वगैरे टाकून ते पण बनवते.
हम्म! छान लागत अस दुधात बनवल्यामुळे जरा टेस्ट वेगळी येते. उपवासाचे जे पदार्थ भरपूर आहेत, ते करायलाचं पाहिजे आलू टिक्की पण हे करतातच, ह्याच शाबुच. पीठ वगैरे वापरून
हा भरपूर करतात, पण तेला टाईम पाहिजे. मँनेज सगळी कराय
हा उपवासाची मिसळ पण होते, छान होते ती.
हा हा मग त्यात आपती कशाची बनवतात.
कट असं पण शेंगदाणे वगैरे घालून आता हे करायचं, शेंगदाण्याचं कोट जरा खोबरं पण चालतं उपवासाला.
हा हा
ह जर जिर मोरी टाकायची नाही, आपण ते नाही टाकलं त असं तेलात हे टाकायचं. ते मसाला केलाय, बरं आणि शेंगदाण्याचं कुट बारीक करायची एकत्र भाजलेले शेंगदाणे वगैरे हा पेस्ट म्हणजे दम नाही करायची असं आणि त्याला हे करायचं तेलात जरा भाजायचं त्यात मग हळद अ बुक्का वगैरे चालायचा. हा आणि अ ते पाणी ओतायचं गरम पाणी.
हा हा हां आणि मग त्या मिसळमध्ये काय? काय घालायचं, फरसा ह्याचे
आपलं ते चिवडा भेटत ना याच उपवासाचे हा ते पातळ असतात. बघा ते तेशा हे घालायचं नाही. शाबू चिवडा नाही घालायचं, ते होते चिवट होतयं.
हा हा ते हेघला बटाट्याचा चिवडा भेटतोय
हा पांढराच चिवडा वगैरे भेटते ते घालायचं छान लागते ते पण आणि वरून जरा आणि तुम्ही कोथिंबीर टाकायची किंवा हे
कशा सोबत खायचं ते् ह्मं ह्मं कशा सोबत खायच? की तसच
तसंच ते चिवड्या टाकत ते खायचं म्हणजे होय होते आणि दही आपलं
हा हा हा हा
हम्म
बर हच्
तेच की कायतरी अस वेगळं ट्राय केलं की जरा बरं वाटतय केलेल मी एक दोन वेळा उपवासाची मिसळ कस ते शाबू खायला होत नाही म्हणून हे वेगवेगळे पदार्थ कायतर
होय हा तेच तेच खाऊन कंटाळा यो ते ना
ते ना हा तेच आता आवरायचं जेवायचं
हा हा हा काय ते
उपवासाला काय बनवताय?
उपवासाला हेच भगर बनवत तोय कधी ते खीर बनवतोय साबुदाण्याची कधी वरीची भाकरी बटाट्याची भाजी, दही, खरडा हा हा ट्राय करा
तुमची हम्म कसं एक- एकमेंकाच्याकडून असं ऐकलं की मग ते बनवता येत तय न एकदम पहिल्यांदा पण बन म्हणल थोडं फार कायतरी चुकतय ह मग कुणाकडून तरी अस वि विचारुन वगैरे घेतलं तर बरं पडल
होय चालेल चालेल परत करते तुम्हाला फो कॉल
हा चालेल ठीक
हा